हॅलो! कोतीत हाइत कि, पण अजून आमचं थर्ड डियर आहे. की बाकी, मग सर म्हणाल तर जाव म्हणून मग पार्ट टाइम असलं तर चाललं असतं ग.
म डिगरी झाल्यावर जायचं.
होय मग तेच म्हंटलं सरांना ते फुल टाईमच असतयं.
हम्म.
आणि फुल टाइम मग हे कॉलेज राहिलं तर राहून जाते ग.
होय.
मग ते मधीच कुठं सोडतीस बाई
पाच दहा मिनिटांन करू काय काॅल.
आं.
पाच, दहा मिनिटांन करतो थांब तुला काॅल
हे एवढं होऊ दे थांब आता, कट करून चालत नाही.
ठीक आहे. ठेवु काय?
काय करायला चालीस काय काम आहे,
ममी बोलवाय लागलीया गं.
अर्जंट आहे. दोन मिनिट म्हणजे हे पूर्ण झालं की, ठेवलीस तर चालतेय ग.
हम.
ते मध्ये कट केलेस कि होत नाही ते मग जाते कॉल तो वाया.
ह ती दोन पण व्हय आधिच पण व्हय. अधिच पण वाया मग
नाही नाही ते झाले की, आपले रेकॉर्ड दोन आधीचे
आणि एक पाच दहा मिनिटे थांब. मम्मीला सांग बोलायला लागलोय. म्हणून
इतिहास मधी पण घेतात मग तुम्हाला
काय म्हटलीस?
इतिहास मध्ये
कश्यात?
घेत अकाउंटंट म्हणून चालते की आम्हाला. म्हणजे आमचं काय नाही असं प्रत्येक कंपनीत कसं, अकाउंटंट लागतेच की.
व्हय.
घेतात आम्हाला काही नाही, जॉबचं मिळतयं सोड पण जरा बाहेरच्या ठिकाणी गेलं का नाय मोठमोठ्या कंपन्यात जरा पेमेंट जास्त असतयं नंव्ह.
हम्म.
इथं कुठं आहेत तेवढं?
रेंज जास्तच असणार बाहेर
उ तेेच की ते तरी हायच सोड, खंर तेवढं भेट मिळतयं पण सोड
हम्म
म्हणजेे आमचे, क्लास चे सर सांगालते इथे एक दादा होता तो सीएन ता क म्हणजे ऑफिस मध्ये, दोन वर्ष काम केला, त्याला पाच हजार पाच हजार पेमेंट होतं त्याला.
हम् आता किती हाय म? हम
आता तो पुण्याला आहे. त्याला तीस काय पस्तीस हजार पगार
हम मग काय चालतंय, तु कोल्हापूरला पण बघ म्हणजे पुण्यापेक्षा, पहिला इथे एक्सपिरीयन्स घेऊन तिकडं कारण तिकडे रेंट मेस अन तेन पण लई असतंय.
तेच त्याच्यासाठीच तर, म्हणून तर तेवढं काय लांब पा ठवणार नाहीत सोड, पा पाठवली तर तर अ मुंबईला पण मामा आहेत, मामा पण ये म्हणालते ह्या वर्षी. बघूया, मग म्हंटलं पहिलं सगळं मी कंप्लीट करून घेतो म्हंटलं माझं
हो
आणि मगच येतो म्हणून पण ते दुसऱ्यांच्या घरात कसं, नको वाटते गं.
ते आपलं काय पाणीपुरीे केल्यास व्हय?
हा हा खा खा.
आं काय म्हंटलीस?
तर ते
हा आवाज येईना मला तुझा. हा. नाही कटकट व्हाय लागलाय.
घेईना झालं ग घरात.
होय? बर बर खा खा आधी.
ह हा बाकी साईच क आता काय करालाय साई?
अजून ऍडमिशन घ्याले नाही काय?
हम्
हा हा कुठे घेणार आहेत तुझ्याकडेच काय?
घे म्हणाव की एकत्र काय म्हटलीस
एकच झालंय त बास म्हणटल हॅलो हम् हम् हम् हा हम हम